हा बोला की काय करायलाय?
काय जेवणाची तयारी. तुम्ही?
हो माझं पण तेच चालू आहे.
हा हा.
ते आमचं रोज ह्यावेळेला होतच स्वयंपाक आज लईच लेट झालंय.
आमचं पण झालं थोडा आता तो ठ राले माहित असते ना म्हणून.
हम्म हम् होय काय? नाईटला पण जातात.
होय नाईट असते होय.
हा हा. मग काय काय केलाय आज?
आज होय. आज दोडक्याची भाजी केल्या.
हा हा.
आणि डाळीची आमटी तुम्ही काय बनवला?
माझा अजून ठरायचंय काय करायचं आता कुकर लावालोय. आता बघ मनार काय काय
हा.
मग आणि पाऊस काय हे, पाऊस तेन पडलं काय? हम्म हम्म आमच्याकडे जरा आज दिवसभर आभळ झाला होत इकडं.
हा वातावरण तर झालंय.
हा दुपारी जरा असं बारीक आल्यावाणी झालं पण आणि बंद झाले लगेच.
होय.
मुलांची शाळा वगैरे चालू
शाहा चालू आहे की. आता आला. हम्म.
हम्म हम्म मी पण बसवलो इथं दोन तीन दिवस झाले घेऊन चलोय. जरा सवय तर होतय म्हणताना इथं आमच्या गावातच.
किती वर्षाचा हाय.
आता चौथं चालू झालंय. त्याला दुसरीकडे घालायचं होत. ते जरा चौकशी केलं पण कस कस झालय आता ह्या वर्षी जर बसवलं तर पुढल्या वर्षी पण आणि एक वर्ष बसवायला लागणार म्हणलेत. नर्सरी. म्हणताना मग हे एक वर्ष इथं बस पुढल्या वर्षी मग नर्सरीला त्याला दुसरीकडे घालायचं मग सवय तर होतय तोपर्यंत.
हा होय सवय वळण तरी लागायला पाहिजे मग जातात. हम्म.
आणि आमचं ते नर्सरीच वगैरे आहेत ते इंग्लिश मिडियम जरा लांब येत आमच्या गावापासून.
हा हा.
एवढा लांब आता लगेच पाठवायला नको म्हणताना मग
होय.
ते स्कूल बस आहेत त्यांच्या, पण तरी पण शाळेेत म्हणजे शाळा चालू असेपर्यंत जरा लांबच राहणार तो आणि अजून एवढी सवय पण नाही राहणार पण नाही लगे लगे म्ह त्याला मग पुढल्या वर्षी घालायचं आणि आणि कॅन्सल केल ते.
हा हा. आमचा पण आहे आत्ता अडीच वर्षाच आहे आपण जाऊन बस तोय शाळेत हम हम हम. एकटा बसतोय किती जावे ची पोरगी हाय. तीच्या हु मग तीच्या सोबत तरी सवय झालेय त्यांना.
बरं आहे की मग हं ह ह. आमच आमचं आता साडेतीन पूर्ण झालेत त्याला खर तरी पण अजून एकटा बसत नाही एकटा म्हणजे शाळेत तेवढंच नाही कुठं पण गेलं तर अस नसतोयच तो त्याला लागतोयच मी अस एवढी सवय झाल्या त्याला
हम हम. मोठा तोच आहे काय? पहिलाच काय? तसच असते मग ते पहिल्यांदा ह ह हम.
होय काय?
होय आमचा थोरला पण तसच होता. हम्म.
तिथं पण काल जरा असं बसवून बाहेर आलेलो शाळेत. पण रडायलता जास्तच त्यो.
हम हम.
तसंच काहीतरी करून एक तासभर बसतो बाहेर
त्या हळूहळूच असं सवय होतीया जरा आपण बसायचं विसर पडला की यायचं. चार दिवस गेलासा की मग जा होत्या सवय.
हो आता तस करायचय सवय लागेपर्यंत काहीतरी करायलाच पाहिजे.
होय जरा सवय लागायला पा
हंं. आणि काय काय नाही बघा निवांत आहे
हम्म.
हॅलो म कु क्लास वगैरे लावल्यात काही नाही मुलं
क्लास नाही ऍ हा
हा हा बोला की हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येतोय काय नाही
मला येतोय तुम्हाला येत नाही काय?
यायलागलाय मी आता बोललो तुम्हाला हॅलो हॅलो म्हण तुमचा आवाजच येईना झालेला.
हा हा हा क्लास नाही लावला ह्या वर्षी
हा हा
ॲकॅडमीला जातोय तिथं क शाळेतच घेतात त्याचे एक्स्ट्रा क्लेस क्लास
हा हा ह
त्यामुळं नाही लावला
हम्म आमचं जेवण आठ साडेआठ वाजेपर्यंत असतय.
हा हा हां
खरं ह्याच म्हणजे एवढ टाइम काय असं नक्की नसतयं पण तरी आठ साडेआठ पर्यंत असतयं कधी कधी वेळ होतयं नऊ होय
हा हं
कसं बाहेरून येतील त्या पद्धतीने आम्ही काय अस सगळी एकत्र बसायचं असं काय नसतय‌. जर असलो सगळी घरात तर मग एकत्र बसतोय. कुणाला तर वेळ होणार असेल तर मग मग आपलं आपण कस कसं कोणाला भुक लागल त्या पद्धतीने जेवतय.
कस त्यांनी बाहेर गेलीत तर मग यायला टायमिंग नसतयं नाही मग वाट बघत बसण्यापेक्षा आपलं आपलं खाल्लेलं बरं म्हणून
हम हम.
वाट बघत बसत
इथं नंबर आहे कोणता नंबर करायचं
अभ्यास घ्यायलाय काय अभ्यास घ्या हा हं
तरी शाळेत घेतलं तरी आपल्याला आणि घ्यायलाच लागत
होय होय. जर घरात पण सराव झाल तर मग बरं पडतय ग हा हा
तरी घरात घ्यायलाच पाहिजे
होय घरात घेतल्यानंतर न परफेक्ट लक्षात बस दोन ते तीन वेळा सराव होतय त्यांच हा हं. आमच्या वेळी आमच्या घरातलेच बिझी असणार सगळ्या गोष्टी त्यामुळं आम आमचा अभ्यास कोण घेण होय. केलं केलं पण नाही नाही पण गेट टुगेदर नाही असं काही आम्ही प्लॅन केलं नव्हतं पण माझी एक फ्रेंड बाहेर म्हणजे आउट ऑफ कंट्रीला असते ती आलेली परवा मग दोन म्हणजे रविवारी जाऊन भेटून आले त्यात एक दिवस गेला आमचा म्हणजे ती आली म्हण जण आम्ही आमचा ग्रुप होत तो सगळी जण भेटायचं म्हणून ठरवलेल पाच सहा जण आम्ही
हा.
तेवढंच फिरून माॅलमध्ये वगैरे जाऊन
हा मग झालं.
हम्म. आधीसारखं म्हणजे कॉलेजमध्ये शाळेत होतं त्यावेळेला कस भेटल्यानंतर वाटत होत तसं काही आता वाटलं नाही पण होय सगळे आपापल्या लाईफ मध्ये बिझी असतात.
होय तेवढच हॅलो हाय हॅलो तेवढच करत्यात
आधी घरात असं झाले बघ तसं झाले बघ हे करायचं होत तस झालं हे सगळं हा आता आल्यानंतर न भेटल्यानंतर नक्की कोणत्या विषयावर बोलायचं ते कळायला म्हणजे ते कळण्या विचार करण्यातच वेळ जातोय हे सांगायचंय काय ते सांगायचंय अस.
ते मग हे सांगायचं विस ते सांगायचं विसरल
तुमचं पण गेट टुगेदर झालं की नाही.
नाही झालं आमचं पण प्लॅनिंग चालू आहे पण नाही झालं अजून हम
हम् हम हम.
गेट टुगेदर
हम्मम.
आम्ही पण तिकडं म्हणजे जयसिंगपूरमध्येच आमच्या शिक्षि का आहेत ओळखीच्या म्हणजे तिथच राहतात त्या मग त्यांच्या घरी जाऊन भेटायचं असं वगैरे ठरलेलं पण आम्ही काळी म्हणजे नऊ साडेनऊ वाजता भेटायचं होत. पण एक एक एक एक यायला साडे अकरा वाजले सगळ्यांना म्हणजे सगळ्या एकत्र या्यायला त्याच्यातच दोन तास गेले मग त्यानंतर न काय करायचं म हा आणि सगळी कसं आता लांब लांब आहेत ना त्यामुळं मग अ लवकर म्हणजे बसने थोड्या रिक्षांमुळे वेळच मिळाला नाही - - कसं बस असेल त्या पद्धतीनं
ह तुमचं काय इंजिनिअरिंग झालंय काय?
हा डिप्लोमा झालंय होय
हा हा हा काय ट्रेड होती?
कंप्युटर
कंप्युटर होती व्हय.
हा हो
डिग्री केला नाही काय?
डिग्री नाही केलो म्हणजे बाहेर जॉब पण करत होतो. मग वेळ मिळाला नाही म्हणजे कसं जॉब आणि ते होणार नाही म्हण ना मग नंतरन ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं होतं म्हणून एक्सटर्नल ला टाकून बी. ए पूर्ण केलो मग
हु हु हु
म्हणजे कसं ग्रॅज्युएशन पूर्ण असलं तर कु तरी लागतंय ना डिप्लोमावर पण लागतय हा पण तरी पण स्पर्धा पेपर वगैरे द्यायचं अस
कधी झाले मग तुमची डिप्लोमा, कोणत्या साली?
अ माझी वीसला झाल्या वीस एक
वीसला झालाय व्हय, माझी बारा-तेरा ला डिप्लोमा झालाय. होय
तुमची काय ट्रेड होती?
माझी एन. टी. सी. होती.
हा हा मग जॉब केला त्याच्यात काय नाही, काय मिळालंच नाही करायला?
डायरेक्ट सेकंड इयर ला भेटतय ना डायरेक्ट सेक सेकंड इयर झालं, मग लग्न झालं, मग सगळं डिप्लोमा- डिग्री सगळं ती थच राहिलं संसार चालू झाला. हा मग मी अ सेकंड इयरची एक्झाम देत होतो तवा पाच महिने गरोदर होतो, पाच महिने होत तेव्हा मी होय पण एक मला वाटत नव्हत क्लिअर होईल तरी झालो क्लिअर पण त्यानंतर काय झालंच नाही थर्ड इयर टी सेकंड इयरच की डायरेक्ट सेकंड इयर मिळतंय ना डप्लोमा नंतर
हां हां
ह ते तेवढे झालंय कंप्लीट अजून दोन वर्ष बाकी आहेत. कर म्हणतात. पण होत नाही ते लॉकडाऊन मध्ये केलो असतो तर केलोच असतो घरात बसून एक्झाम दिली असती
पण तसंच झालेलं म्हणजे लॉकडाउन अ आमचं डिसेंबरला लग्नचं झालं आणि मार्च मध्ये लगेच लॉकडाऊन लागलेलं दोन तीन महिन्यामध्ये मग माझं कस डिप्लोमा झाल्यानंत रन दोन वर्ष दोन ते तीन वर्ष गॅप पडलेलं म्हणजे वीस एक वीस ला झालेलं तेवीसला अ आमचं बावीस ला लग्न झालं एक वर्ष तरी गॅप होतो मध्ये वर्ष दीड वर्ष मग तेवढ्यात पुढं
नाही
हा पुढं कर म्हणालतीत तो पर्यंत लॉकडाऊन तेन लागलं मग ते डॉक्युमेंट वगैरे जमा करून ह्याचं ऍडमिशन घ्यायला तेन तेवढं वेळ पण नव्हता आणि ऑनलाईनपण होत होतय, नाही होतय काही समजणार नाही म्हणताना मग
तर तेव्हा झालं असंत तर झालंच असतं. घरात बसून,, आता वाटतय काय दिलो नाही असंऽ
होय,, परवा, परवा मी बी ए पूर्ण केलं,, म्हणजेऽ गेल्या वर्षीच माझं लास्ट इयर पूर्ण झालं ग्रॅज्युएशनचं.
वय, म्हणजे काय केला तुम्ही डिप्लोमा नंतर,,,
बी ए आपल्या आर्टसमधून करता येते ना,, आर्ट्समधूनऽ म्हणजे आर्ट्सला अकरावीला घ्यायला लागतंय ते पण डिप्लोमा नन तर मग आपल्याला बी ए करता येतय, हा पण. तीन वर्षं.
तीन वर्ष डिप्लोमा नंतर आणि. अगं बाई मग त्यानंतर बीए झाली असते कीऽ
होय,, हा मग तेच घरातले म्हणाले,, पण कसं बीईला कस रेग्युलर लागते ना.
रेग्युलर लागतय,, आणि बीएच सिलेबस काय आपल्याला होणार नाहीच.
हां, जरा टफ पण असतय आनी, त्या म्हणजे कसं रेग्युलर असेल तर मग होते कवर ते.
हां, आणि आपलं, त्या लग्नाच्या आधीच होत. ते होतेय, लग्नानंतर नाही होत शक्य नाही ते.
ते पण. आपल्याकडे तसा वेळ पाहिजे, आणि हा म्हणजे जबाबदारी पडत्या सगळी. आपल्यावर थोडीफार, हम्म, मग ते सांभाळून ते कॉलेज.
नाही होत ते, असा हम्म.
म्हणून मग ते, एक्सटर्नल ला तर टाकलं तर टाकलं. आणि हे कसं एक्सटर्नलवाल्याना, अ असं.